हा.
हा हा नाही मी विचारल तुला चालेल म्हटलं तर तसच. करूया एक एक दोन दोन अे
हा. तर मला ना मूर्तीपूजेबद्दल खरंच म्हणजे बोलायचंय म्हणजे मी सुद्धा मूर्तीपूजेची ही नाहीये. अ म्हणजे जस आमच्या घरात. गणपती बसवायला लागले आणि जसं मी ते औरंगाबादला कुठले हे आहेत लेनी अजिंटा विरुची लेणी अ पुन्हा कोल्हा हा पुन्हा कोल्हापूरचं मंदिर आणि पुन हमपीच्या मी जे काही तिथल्या चार ठिकाणी ते फिर बघितलं ना. त्याच्यानंतर माझ्या मनात ही भावना जास्त झाल्या की अ देवापडं डोकं टेकवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी नाही पण त्यांनी जी कला केली आहे ना म्हणजे त्या दगडात ज्या मूर्त्या बनवल्या त्यांनी त्या बघण्या हा ती ती बघण्यासाठी मला मूर्ती पूजा करायला नक्की आवडेल कारण ते इतकं सुंदर आहे ना तुम्ही किती जरी वेळा बघितलं ना म्हणजे मी आ त बदामीची ती. बदामीी माहिती असेल ना तुम्हाला देवीचं ते हा तर त्या देवीचा गाभारा भरलेलाच आहे पण मला ती दोन मिनट. का होईना एका ठिकाणी बसून बसून नाही उभं राहूनच बघायला मिळाली.
हम्म.
मूर्ती म्हणजे दर्शनाला तिथेही प्रचंड गर्दी होती पण आम्ही एक दिवस च मिनटं उभार राून मला ती मूर्ती बघता आली त्या गाभाऱ्यात तर ती मूर् तिची सजावट आणि ती मूर्ती इतकी छान होती ना मला मनापासून असं वाटत. आपलं की जर अशी मूर्ती असेल ना तर मी रोज म्हणजे मूर्तीपूजा करेन. पुन्हा कोल्हापूरच्या अंबाबाई पण पाहिलं मी मला खूप वर्षापूर्ून एकदाच बघायला मिळाली. आता रिसेंट जाऊन पण मला त मुखदर्शन झालं ते पण झालंच नाही फक्त त्या रांगेत होतो मी, पण दर्शन काही मला झालं नाही हो ते अ सोन्याचे कळस बसवतय ना त्याच्यामुळे हा आम्ही काल बरोबर जाऊन आलो. त्याच दिवशी सोन्याचा कळस बसवत होते प्रचंड गरदी होती हा ती मूर्ती बघितली होती ती पण मूर्ती अशी काळी भोर आणि अगदी कोल्हापुरी का सजवली होती ना बघितल्यावरती अस मला काहीतरी ते म्हणतात ना काहीतरी येते अस उपचबळून तसं आलं होतं म्हणजे ते लोक नुसतं मी आजपर्यंत ते वर्णन वाचलं होतं की, देवाला बघितल्यावर असं होते तसं होते पण त्या मूर्त्या इतक्या सुरेख आहेत ना, की बघितल्यावर तस खरंच वाटते की हा ही मूर्ती आहे देवीची आणि आपल्या मनाला शांत वाटते तिची सजा ओढते. तिचं देखणं रूप आणि ती खरखर आपल्याकडे बघते असं वाटते माहिती आहे का तुम्ही एक दोन मिनिटं टक लावून बघा तर त्या मूर्तीकडें
अगं मग मी तेच म्हणते की मला तिथं गर्दी एवढी असते. ते गर्दीमध्ये बघूच देत नाही.
मला विशेष करून मी खरं सांगते मी बदामीची जी मूर्ती बघितली ना ज्या दिवशी गेले होती. त्या दिवशी प्रचंड भारी सजवली होती आणि ते जरा कर्नाटक क साईड आहे तर कर्नाटकी हेल होता त्यांच्या दागिनमध्ये दागि तरे एक सो एक दिसत होते पुणा तो साडीचा कलर आणि मुरत्या शक्यतो दगडात असल्यामुळे काळ्या भोर असतात आणि पुन्हा त्या काळ्या कलरनी रंगवलेल्या पण असतात तर ते दिसायला इतकं हे दिसत होतं ना म्हणजे माझ्याकडं हे नाहीत म्हणजे मी ती पाच मिनिटं वर्णन नाही करू शकत म्हणजे मला काय फील होत नाही पण मला खूप भारी वाटलं हा तिथलं देवस्थानाची व्यवस्था अतिशय गालीच्छ होती पण मूर्ती खरंच डोळ्याचं माझ्या हे केलं तिनं
तर देवस्थानाच म्हटलीच ना मला आखक्या महाराष्ट्र स्वच्छ देवस्थान एकच आढळलं
हम्म
शेगावचं
शकडे लो
इतकं स्वच्छ म्हणजे एक जरास कागदच तुकडा जरी पडला तरी माऊली माऊली म्हणून ते स्वयंसेवक उचलत असतात. सगळं शिस्तीत आरडा ओरडा नाही गोंधळ नाही काही नाही सगळं स्वच्छ भक्त निवास पण एकदम स्वच्छ
अच्छ वाटलं मी बघितल्यापैकी म्हणजे पंढरपूर ला नावच ठेवच नाहीेत कुणी पण खर सांगते सांगोल्या पाासून पुढे ना इतकं गलिच्छ इच्छा आहे म्हणजे सांगोला स्टँडच गलिच्छ आहे.
हम् हम
देवस्थान तरी बऱ्यापैकी ठीक आहे पण तिथं पण अशी अजून व्यवस्था केलेली नाही स्वच्छतेची किंवा गर्दी कंट्रोल करण्याची त्यांनी पण सांगोला बस स्थानक अतिशय गालिचछ आहे. म्हणजे तू वास सुद्धा घेऊ शकणार नाहीस. दोन सेकंद उभं राहायचं झालं ना तरी या
ज्योतिबाला गेलो होतो गेल्या महिन्यात गेलो तेव्हा कोल्हापूर आणि तिथून ज्योतिबाला एवढी गर्दी आणि काय करत होते माहिती का उगच अंगात आल्याारखे गळ्यात हार घालून पुढं पुढं पुढं पुढं पळत होते.
हम्म. ती हे असतील हो अ काठ्या काठ
नाही. त्यांना त्यांची ट्रिक मा इकड आमच्या इकडे एकवीरेला जातात ना तिथं पण तसच करतात जेव्हा खूप गर्दी दिसते ना तर अंगात आलेय म्हणून गळ्यात हार घालायचं आणि पळत जायचं म्हणजे आता अंगात आले म्हणल्यावर लोक देतात ना. आणि पुढं गेल्यावर नॉर्मल.
हा असा मुळात काही प्रकारच नसतो. देवाला जर कुणाच्या अंगात यायच असेल तर तो मी सांगते आपल्याला नक्कीच चू करणार नाही त्याला स्वतःच अस वाटेल की स्वःच जन्म घेतो त्यापेक्षा मी कितीतरी पटीने स्वतः.
मी काय केलं माहितीय का त्या बाईचा हात असा अडवूनच ठेवला. हा ती तिच्या बरोबर. ती म्हणते ह्यानला जाऊ दे यांच्या अंगात देव आलाय म्हटलं आधी हनी मला सांगून देत माझ्या मनात काय चालय? आणि मग पुढं जायचं तवर नाही जायचं. ह्यांच्या अंगात जर देवालाय तर माझ्या मनातलं ह्याने वळखायचं मग पुढं जायचं. मला म्हणली तुला लई पाप लागल म्हणल लागू दे, माझं मडक रिकाम हे काम आहे भरू दे मी जाऊनच दिलं माझ्या मैत्रिणी म्हण कशाला वाद घालायला लागली जाऊ दे तिला म्हटलं अजिबात नाही जाऊ दुसरं कोणी असत ना एखादी प्रेग्ंट बाई आहे, एखादी लहान बाळ आहे. एखाद मातारय तर मी स्वतः माघं राहून चार-पाच जण म्हणल असतं बाबा ह्याला जाऊ दे पुढ आणि खरंच एका प्रेझेंट बाईला सोडला आम्ही म्हणून व तिथं भांडण केलं मी. पण असे दोन हात दोन्हीकडे लावून बसले. मनात काय चालय ते सांगायचं आणि पुढे जायचं.
अहं हं हं
तर मला सगळे बसमधून येताना म्हणत हो तर डेंजरच अस तू उगं मार खायला लावशील स्वतः पण खाशील म्हण कोण मारतय तिथं.
जर आपण आपण आपल्या मुद्द्यावरती आपण बरोबर असू कशाला कोणाचा मार खाऊ. आणि मला ही हिंमत बरी वाटली तुमची की तुम्ही स्वतः एकट्या असून सुद्धा स्वतःच्या जीवावरती तुम्ही बोलायची भा मला ह अशी बोलायची इच्छा कधी कधी व्यक्त म्हणजे फार इच्छा होते. पण फॅमिली सोबत असतो आणि फॅमिली तशी सपोर्टिव्ह नाहीये म्हणजे कशाला उगीच ना.
फॅमिली सोबत मी पण नाही. फॅमिली सोबत मी पण नाही बोलू शकत मी माझी फॅमिली नसतानाच कमफर्टेबल असते. बाहेरच्या जगात मी लई वाघ असते. अहं अहं हं पण घरात मी शेळी असते.
अहं हा मोस्ट ऑफ द सगळ्यात पर तुमचा प्रॉब्लेम आहे. नाही म्हणजे कस होते माहितीय का म्हणजे? मी करेन फॅमिली सोबत असताना मी पण ऐनवेळी जेव्हा मुद्दा चालू असेल तेव्हा माझी फॅमिली मागंन येऊन सांगेल नाही ही
हा एक्झॅक्टली एक्झॅक्टली हेच होतं. हेला काय अक्कल आहे, हे काही बोलतो असं होतं.
आणि माणूस ना तुम्ही तुमच्यावर लक्ष देत नाही. तुमची फॅमिली काय म्हणतात त्याच्यावर लक्ष दे. जर तुमची फॅमिली तुला म्हणत असेल तर तूच चुकीची आहेस.
तुला घरातल्यांचं जर नाही होत, तर बाहेरचे काही एडच म्हणणार की. आणि कशी बाहेर मी लई डेअरिंग करते. मी शाळेत असताना पन्नास पैसे साठी मोठी बस महाराष्ट्र शासनाची थांबून ठेवली होती. अडीच रुपये तिकीट हो त्याला मी तीन रुपये दिले तो म्हंटला सुट्टे नाहीत पैसे म्हंटलं नाही पन्नास पैसे दि म्ह अ तिकीट आहे जर मी तुला दोन रुपये दिले तर मला सोडणार आहेस का उद्या तर म्हणे नाही मम्मी का पन्नास पैसेा सोडू अरे म्हंटलं अखी एवढी शंर माण वेटंग म प्ना प मी द ठेवले म्हणाल सोडणारच नाही मी अजिबात सोडते पन्नास पैसे दे मग सोडते
ह् आहे पण मूर्ती म्हणजे तुम्हाला अस कधी अनुभव आलाय का एखादी मूर्ती बघून की मी मूर् बघितली आणि मी खरंच म्हणजे
नाही
डेलीमध्ये आता गणपतीची मूर्ती बघितल्यावर एक जनरली सगळ्या लोकांना होतं पण अशी मंदिरातली एखादी खरंच मूर्ती बघितली आणि जी तुम्हाला इतकी सुंदर वाटलीय
नाही मुळात मला असं कधी निवतपणा भेटलं नाही मी जिथे जिथं गेले ना तिथं तिथ इथ नुसत गजर सगळा गोंधळ काहीतरी गुलाल किंवा भांडारा उधळायचं नासत
स्वतःला त्या पासून आलिप्त करायचं आणि बघायचं मी हे बित आणि मला खर सांगते मला ह्या दोन तीन मूर्त्या प्रचंड आवडल्यात
मला अशी कल्पना वाटते की कुठतरी असं डोंगर छान पक्षी ओरडतायेत आणि शांत मंदिर पाहिजे पण मला अजूनही नाही सापडलं मी ज तथ गेले तिथं ना नुसत म्हणजे मार्केट कसं भरलेलं असते ना आमच्या तिकड मच्छी बाजार भर कोळणी बाजार त्या टाईप मध्ये फील होत मला तिथे गेल्यावर
आणि आजकाल मंदिरातली गर्दी पण प्रचंड वाढली हो सगळेजण देवदेवच करायला लागलेत.
मला जाऊच वाटत नाही आता कुठं
जिथ जातील तिथ रांगा आहेत आणि सोय नाहीये त्यामुळे
तिथून गेलो ना तिथून पंढरपूरला गेलो ना मंदिराच्या परिसरात तू म्हन तस येवड सगळ होत. सगळे चंद्रभागेवर गेले मी एकटीच त्या पायरीवर बसून राहिलेले म्ह मी नाही त्या घाणीत येणार जावा तुम्ही.
आम्ही मा माझं तेवढंच चुकलं बरं का. पंढरपूरला गेल्यानंतर आम्हाला माहिती नसल्या कारणानं बाकीच फिरायचंच झालं नाही फक्त आम्ही मंदिरात बसलो आणि आलो.
आम्ही तिथून मंदिरात आणि तिथून पालवीमध्येध्ये गेलेलो आपण तो एक विषय घेऊन नंतर खूप छान संस्था आहेेते पंढरपुरातली
कॉलमध्ये घेऊया आपण.
झा झाले का
अ अजून होणार आहेत म्हणजे हा विषय घेऊया पंढरपू तिथली फिरण्याची ठिकाणं कुठली आहेत? तिथली स्वच्छता देवस्थानाच्या सोयीसुविधा बघूया की म्हणजे मला पण पुन्हा गेल्यानंतर फिरता वगैरे येईल ना. कारण आम्ही फर्स्ट टाईमच गेलो होतो तर मला काही जास्त फिरता आल माहिती नसल्या कारणान आणि व्हेयिकल स्वतःच नव्हतं त्यामुळे तिथले चार्जेस माहिती नव्हते तर आमच्याकडून बऱ्यापैकी चार्जेस घेतले त्यांनी पन्नास शंभर रुपये. त्यामुळ ते पण परवडायला पाहिजे. नाही नाही नाही आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट
अच्छा चालेल मग आपण हा विषय पुढच्या कॉलला तर न्यू करूया श्रद्धा अंध्रद्धेचा एक मुव्ही आहे त्याच्याबद्दल बोलूया मराठी साठीचा
ओके चालेल, पण आता किती वेळा किती वेळाने बोलूया थोड्या वेळाने बोलूया?
अ ब्रेक घ्यायचं का?
हो हो.
किती किती वेळ?
अ कॉल करत की मी तुम्हाला.
हो चालते हम्म हम्म. झालं की कॉल कर.